हॅलो हा येतोय का आवाज.
हा बोला.
हॅलो
हा बोला.
हा काय करताय. बऱ्या आहेत का?
हा बरी आहे बरी आहे. कुठल्या रेसिपीच म्हणजे कोणता पदार्थ मी तुम्हाला बनवायला आवडतं म्हणायचं खाद्यपदार्थ वगैरे.
मला होय. मला पावभाजीच आवडते जास्त.
अच्छा बनवता तुम्ही घरी मग.
हो हो सारखं चालू असत आमच.
अच्छा म्हणजे घरातल्याना सगळ्यांनाच आवडते म्हणायच पावभाजी.
हो
अच्छा अच्छा कशी बनवता भाजी मग तुम्ही.
बघा त्याला कांदा, टोमॅटो अजून परत ढबु मिरची असतात बघा ते. ते फ्लावर, बटाटा हे सगळं घ्यायचं.
अच्छा
हा हे सगळं घेऊन परत कसं आता अ अ कुकर लावायच सगळ. म्हणजे बारीक कट करायचं. आणि कुकरला लावायच शिजवायला.
मटार वगैरे घेऊ. हो मग चांगलं शिजलं की परत ते काढून अ सगळं रवीन हे करायचं बारीक. हो सगळे पूर्ण एकदम बारीक करायचं. अजून बीट पण असते ना ते कसं पावभाजीच कलर येण्यासाठी ते कस बीट बीट असते ना बीट. ते शिजवायला टाकायच. मग ते मिक्सर मध्ये फिरून काय करायचं मिक्सर मध्ये फिरवायचं. परत फोडणी टाकताना काय करायचं ते गी टाकायचं त्यात म्हणजे कलर येतं त्याचं असा लाल कलर हा.
म्हणजे तुम्ही ते एकत्र भाजीमध्ये बीट शिजवत नाही काय?
नाही नाही हो ते वेगळेच शिजवून कसं ते बीटचा वास होेत ना नंतर न पावा भाजेत.
अच्छा म्हणजे थोडंसच घ्यायचं का ते
हा एक टाकायचं आता एक म्हणजे एक बारीक कट करून पाण्या शिजवायला टाकायचं. परत मिक्सरला फिरून. जेव्हा आपण ते फोडणी देतो ना तेव्हा त्या टायमाला ते चांगलं परतून घ्यायचं. कारण त्याचा वास येत नाही.
अच्छा.
हम्म. जेवण ते झालं तुमचं?
हो झालं के मग तुम्ही पावभाजी बनवता ते किती दिवसामधून बनवता म्हणजे घरामध्ये आवडत असेल मुलांना म्हणा किंवा फॅमिलीला तुमच्या कुटुंबाला
महिना दीड महिन्या ना महिना नाही तर दीड महिना कारण ते कसं पाव असते ना सारखं पण शरीराला नाही चांगलं ते म्हणून तेवढं नाही तेवढं.
हो बरोबर आहे ना कारण मैद्यापासून बनवलेले असतात पाव
हा. भाजी चांगली असते कारण सगळ भाज्या असते ते त्याचं काही नाही पण पाव आहे की त्याबरोबर म्हणून
हा मग तुम्ही त्याच्यामध्ये लोणी घालताय.
नाही नाही लोणी वगैरे काही नाही ते सगळं भाजी चांगली शिजून घेऊन रवीने. एकदम बारीक करायचं पर ते पावभजीचा मसाला गरम मसाला हे सगळं घ्यायचं मग चांगलं. आलं लसूणच पेस्ट वगैरे घेऊन बटर वगैरे टाकून चांगलं फोडणी द्यायचं. त्याला
हा हा.
मग नंतर ना सगळ्या ते आपण बारीक करून घेतलेलं सगळं टाकायचं त्या
अच्छा बटरलाच लोणी मरतात मराठीत
होय का आम्ही बटर म्हणतो आता
जात हा.
हा. लोणी म्हणजे मला हे वाटलं आपलं ते हे जास्त आहे बघा तुझ्यावरचं ते साय. त्याचं पण लोणी बनते ना मला वाटलं ते लोणी म्हटलं की काय?
हा ते जे आता आपण जे घरात बनवतो ना लोणी तिथ तेच असतं पण जेव्हा मार्केटला जेव्हा ते म्हणजे बाजारामध्ये जे विकण्यासाठीेत त्यांना त्याच्यामध्ये थोडस मीठ ॲड करतात कारण ते टिकलं पाहिजे ना आठवड्याभर दोन आठवड्याभर म्हणून ते थोडसं खारट असतय. आणि त्याला बटर म्हणतात पण खरं बघायला गेलं तर ते लोणच असते. तर मी बनवते ना पावभाजी मी पण मी जास्त नाही बनव कधीतरी बनवते. कारण घरातल्या कामातून वेळणे भेट. तर मी क करते, मी बटाटा, परत फ्लावर अ परत मटर वगैरा वटाण्याच्या शेंग य ते शिमला मिरच्या येते. अ बारीक चिरून घेते आणि त्याला शिजवून घेते. त्या भाज्यांना शिजवून घेतल्यानंतर त्याला ते बारीक करायची भाजी म्हणजे पूर्णपणे अशी कुस करून घ्यायच्या. त्या भाज्या आणि त्याच्यामध्ये मी कांदा वगैरे घालते टोमॅटो येथे घालते. अ आलं लसून नाही घालत मी कारण त्याच्यामुळे थोडीशी चव बदलू शकते ना त्याची अ त्याच्यामुळ मी त्याच्यामध्ये अ टोमॅटो, लाल मिर्च पावडर, वगैरे येते. अ घालून हा थोडस लसूण घालते, आलं नाही घालत थोडस घालते फक्त. आणि! त्याला चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये, किंवा लोणी घालायचं. आण त्याला परतून घ्यायचं आहे, ही भाजी जी बनवलेली असते ना, बीट पण नाही घालत मी. कारण आज पहिल्यांदाच मी ऐकलंय, की बीट घातलं जातय कलर साठी. अ ते कसं मी. हा मी टोमॅटो घालते ना जास्त, अ थोडस आंबटपणा पणा यायला पाहिजे ना जरास.
मी पण टोमॅटो घालते, पण कसं ते पावभाजीच कलर लाल नाही येत. ना सगळ्या भाज्यां मुंळ म्हणून बीट टाकायचं, पण टेस्ट एकदम भारी होते. हा!
की त्याच्यामध्ये अ थोडफार अ लाल मिरची पावडर, आपण घालतो ना मिरची पावडर, ते थोडं जर अ कश्मीरी लाल मिरची पावडर, घातली ना की लाल रंग, येतो त्याला. म्हणजे ज एवढ म्हणावा अस लाल नाहीय, थोडस अस तांबूस कलर येतो अ मंग तसं बनवते आणि म नंतर बनवल्यावर, म आणखीन वर थोडस ते लोणी घालते.
हां!
बाजारातूनच आणते कधी, कधी, घरात बनवलेलं असल तर म ते घरात वापरते. आणी हे करतील. मग आमच्या घरामध्ये कसं आहे. त कि त्यांना मुलांना आवडतंय खायला.
होय,
हा पण दुसरे त्यांना हे पण आवडतं, बिर्याणी पण आवडती खूप. मग बिर्याणी बनवावी लागते जास्त करून घरामध्ये, म्हणजे जास्त म्हणजे.
मी नॉनव्हेज वगैरे आम्ही घरी मी काही नाही बनवत, कारण आमचं सगळं व्हेजच आहे.
अच्छा! तुम्ही खाता का नाही मग अच्छा. हं आमच्या घरामध्ये पण नॉनव्हेज म्हणजे कसं दोन महिन्यातून एकदा वगैरा. ब बनवलं जातं अस. पण काई काही खास खाल जात नाही, अ मुलांना अस वेग ळं अस पाहिजे, तर आमच्या घरामध्ये खाण्याचं कसं आहे. अ छोलेची भाजी, किंवा चण्याची भाजी. अ परत लौकीची भाजी, असं आवडतं मुलांना, मग तेचऽ जास्त बनवलं जातं, आणि आम्ही जास्त तिखट पण खात नाही ना. त्याच्यामुळे, त्या भाज्यांना कसं.
तुम्ही हे ज आपण छोलेच भाजी कस बनवता?
कशाची?
छोले!
छोलेची भाजीला कस, आम्ही रात्री त्याला भिजवत ठेवते. अ भिजत ठेवायच त्याला, भिजवून झाल्यानंतर सकाळी कणी. त्याला जेव्हा आपण कुकरला लावतो ना छोले. त्यावेळेस त्याच्यामध्ये ते तेजपत्ता टाकायचा एक. अ तेजपत्ता टाकायचा, आणि थोडसा कापडामध्ये ना चहा पावडर घ्यायची, आणि त्याची अशी हे करायचे, त्याला गाठ मारायची, असे एक पोटली बनवायची, म्हणजे एक पुुरचुंडी बनवायची.. त्याला एकदम असं घट्ट गाठ मरायची, जेणेकरून ते सांडणार नही आणि ते ते वासासाठी तया केले जातय, आणि कलर येण्यासाठी. मग ते जे असते ना ते त्याला कुकरमध्ये टाकते मी, लागलीस, तसच.
हां,
अ, आणि थोडस ते काळी मिरी वगैरे घालते. आणि ती काळ मििरी घालून त्याला कुकरला शिट्टी द्यायची. पा सा ते चांगले शिजतात,, आणि मग तेऽ उकडल्यानंतर क नै, जेव्हा आपण कुकर ओपन, खोलतो ना, त्यावेेळेस मग तेऽ बनते जे आपण चहा पावडरची प हे बनवलेली असते पोटली. ती फेकून द्यायची, आणि आपण जेऽ तीजपत्त घातलेलं असतं किंवा तमालपत्र आणि ते दयची दालचिनी घातलेली असते ना ते पण मी काढून टाकते त्याच्यात नुसते छोले तेवढे ठेवते तिथं आणि मग आलं लसणाची पेस्ट घालत याच्यामध्ये हिरवी मिरची बारीक चिरून घालते मी आणि टोमॅटो चार ते पाच घेत बनताना आणि खडा मसाला पण घेते जस थोड दोन चार लवांग इलायची अ आणि ते हे तमालपत्र पण घ्यायचं एखादं जर तुम्ही खाता असाल ज ऑलरेडी हला अ चवा आलेलीच असते अशी हा मग ते घेऊन त्याला फ्राय करायचं छोले मसाला पण भेटतोय बाजारात छोले मसाला घातला तरी चालत नाही तर गरम मसाला असतो तो गरम मसा घालाय जरा पावडर न पावडर आणि अ लाल मिरची पावडर घालायची आणि ह्याला चांगलं हे करायचं चांगलं परतून घ्यायचं जो पण त ते तेल सोडत नाही ना तोपर्यंत ह्या मसाल्यांना परतायचं असतय कधी कधी कसं होत तर तुम्ही परतले नाही ना व्यवस्थित त्याला तर ते कच्चा कच्चा राहत आणि त्याला तशी चवेत नाही म हा म त्याला चांगलं तोपर्यंत परतत राहायचं जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही मग ते तेल सुटल्यानंतर जे आपण अ शिजवलेली अ आहे ना ते छोले मग त आम्ही त्याच्यामध्ये घालते शिजवलेली सगळे आणि त्याला थोडस हे करायचं चमचानक आणि एक दोन तीन स्मॅश स्मॅश म्हणजे कस त्याला थोडस हे करायचं नाही येत स्मॅश केलं त्याने जरा कि ते त्याच्यामध्ये मिक्स होत चांगले
हो आणि तुम्ही हे टाकत नाही का म आपलं पेस्ट ून टाकत नाही का टोमॅटोच वगैरे
हा टाकते की टोमॅटोची पेस्ट पण टाकते पण कधी कधी मुलांना कसं ते जादा अस मसाला घातला नाही म्हणतात खूपच होतय मग त टोमॅटो अशी बारीक चिरून घातली ना जेव्हा आपण तला तेला परत तर ते सगळे एकजीव होतात असे मिक्स होतात त्याच्यामध्ये चांगले
हम्म मी टोमॅटोची पेस्ट करून घालते
अ मी असं शिजवून त्याच्यामध्ये त्या बारीक चिरून घालते त्याच्यामध्ये हे करते
ह
थोडस दही घालते अर्धा चमचा आणि कसुरी मेथी घालायची जरा त्याच्यात.
टाकायच हो
कसुरी मेथी टाकायची कोथिंबीर पण नंतर सगळी भाजी झाल्यानंतर वरून कोथिंबीर टाकायची आणि छान असे छोले
छान होते छोले अजून बरं त्याच पण राजमाची पण भारी होते म्हणजे भाजी एकदम
हो राजमा पण छान बनते मग ते असच राजमाजी पण अशीच बनली जाते ते आम्ही कसं लाल मिरच पावडर जादा करून हिरवी मिरचीच घालतो हिरवी मिरची ना क एक वेगळा्या टेस्ट येतो खर तर बारीक चिरायची म्हणजे ते तिखट पण लागत नाही आणि अशी दिसून पण येत नाही आपल्या जेवणामध्ये
होय आ्ही लाल मि लाल तिखटच घालते जास्त ते हिरव्या मिरचीच जास्त वापरत नाही हम